ह हॅलो
हला ना
मॅडम आवाज खूप बारीक येत आहे हॅलो मजेत हा बोलाय आवाज खूप बारीकच आहे मॅडम ता
थोडं याला प्रॉब्लेम ये मट नेटपुठटला कळपडल न ते वाईट होई वायफायचा प्रॉब्लेम आहे ना म त नेटवर्कला जरा प्रॉब्लेम झालाय आले आले आता आले
हा हा आतायेत आहे आवाज
हॅलो
बोला हां मजा आवाज
हॅलो
हा बोला ना माझा आवाज येतोय
हो आता व्यवस्थित आवाज येत आहे मला हा आता रेंज आली मला
हा बोला कोणत्या विषयावर बोलणार मॅडम
हॅलो
हा येतोय का आवाज
आवाज येत नाहीये तुमचा मला आवाज येत नाहीये